हॅलो, हॅलो आयकू येतय मी बोलल्याल?
येते, येते आवरल.
काय केलंय?
काय डाळीची आमटी, मूग, चपाती. हम्म
हम्म, हम्म मम्मी गेली?
गेली. कुठे गेली बाहेर.
हम्म
आंबा खाणार हाय?
नाय बाई हाय आम जाऊन बघ मला मन नाही आंबा खायचं.
हम्म, हम्म
कुस्करून खाल्लो.
हम्म चैनी असेल गावाला गेलतसा म्हणल्यावर?
नाही मी बाहेर काय खायला आज. दवाखान्यात गेलो घरी येताना ताईंच्यात गेलो चहा केलता त्यांनी दहा मिनट साडे अकरा बारा वाजले तिथंच. तिथनं दवाखान्यात जायला बारा वाजल. बारा वाजता नंबर एक वाजता आला. एक वाज तर गोळ्या औषध-बीवशद ते रक्त-बिक्त तपासात बसलं कण वेळ जातो तिथन गेल बिडशेडला. तेलाचा डब्बा घेतला ती
मोठी यायचा म्हणल्यावर भाषणाला काय कस हाय?
हम नाही ते तेलाचा ड्बा मग उतरायला पाहिजे जिथं जिथं खायाला उतरल तिथं खायलाच नको म्हटलं मला उन्हाचा कटाळा आला घरला चला म्हटलं पहिले काय बायर खायची सोय हाय शंभर रुप कशात नाश्ता मिळत नाही. आणि आता आज चार हजार रुपयाची वाट लावून आलोय तेलाच्या डब्यास तेलाच्या डब्यासकट साडेसात हजार रुपय दवाखान्याच्या गोळ्या नुसत्या साडेतीन हजारच्या मॅडम न दोनशे रुपये घेतलं साडेसातशे रुपये तर तपास
म्हजे सोमवार जाणार किती दिवस जायचं ते?
पाच दिवस त्याजा न आठ रिकामा ऑडिओ
एका दिवसाला किती रुपय?
नाय अठराशे रुपये भरायचंत पाच दिवस
हूं हूं हूं बेस हाय
बेस हाय आणि जाया ला रोज शं बरोबर बाई नाव आता दिदी आणि मी दोघीजण जायाचे म्ह त्या हयाचं काम खाडा करून जातेच पाचशे साडेपाचशेची वा
दिदी बायण संग न्यायला नको मग
रिकामा ऑडिओ
मम्मी पप्पा आहेत
नाही महेश नाही म्हणतोय कामावर जाणार
का
एक दिवस येतो म्हणलय तिथनं पुढं तिला येऊन गेलं की तिला दुसऱ्या झोकात घेऊन जायला पाहिजे पोरं काय मग पोरग घरात बसतय काय बघाय पाहिजे काय काय करताय बघायला पाहिजे.
नेमकी तेरा वाक्यात काय...
दिवस जाणार.
मग दररोज अस सलग पाच दिवस
पाच दिवस दहाला जरी गेल तरी पाच वाजणार येला संध्याकाळी.....
म्हणजे त्याला टाईमच नाही ना काय करायचं सांग
दुपारची एस टी सारखी नाही... आडीचला...
ती गावाला तिथं पण मी यायला पाहिजे ना त्या टाईमात
मी तर आले चार वाजता जागेवर....
जाग्यावर यायले त्या तिथनं अडीच दोन ला एसटी नि.... त्या त्या... दोनला निघाले त तीन ला येते अडीच.... मग आणि..... आम्ही कधी यायचं म... तिथंन इथन तिथपर्यंत जायला पाहिजे तिथंन मग पहाटे साडेचार ची एसटी हाय ना.......... साडेपाच पर्यंत त्या एसटीने आलो....
तर काय इतके दिवस पाच दिवस.....
मी माहेरा गेली का मम्मीकड बघा... आहे तर करायलाच पाहिजे....
तर काय त्यानं तसंच केलताय ना त्या ना मम... त्यानं हा... तुझ्या जावा भावा हायता...
कवा आता ते कायम बघाल तवा इथंच असतय तर काम हाय आता राहिलेलं..... तवापासून इथेच होते... आता खाली गेल तरी इथंच खाली गेलय नशीबवान हाय
आणि आत्ता ना
आता आनि चा दोन चार महिने राहून जायचं मग आणि गोळया घ्यायचं
म पाहिले आता पुढच्या राहणार व्हय पुढं
हम्म
खरं तेजी खोटीय मी विचारलं होतं ग दवाखान्यात आता तिथं दाखवायला लागेल मला सुष्मिन पत्ता सांगितलेला न्हव्यांचा आणि अंबिका तिला पण तीनच सांगितलं होत मग मी गेलोच नवत दोन व वर्षा आलं त्यानं जाईल मला मग त्या दिवशी मण क्ल जावावं मनून मी गेलं त्याज्या आधी तरी दोन वेळा जाऊन अल्ते
हंह
त्या दिवशी हल्दीला जाताना पत्ता सांगितल नाही मला जातोय हल्दी ला जातोय हलदीला एवढंच मनल सुषमान मला उशिरा पता सांगितलेल मी जाऊन दाखवून पण आलो दीदी जाणार आहेत आपल्या मनून दीदीनं विचारलं अशील ग राहीलय का तर नाही नाही म्हटली तिज्या आईनं सांगितलेल
हम हम
दीदी मनली अगं मम्मी मनली राहिली मनतान मंग होय मनली अन मनत्या सांगितलंस व्हय ग ममी लगे मनजे आमाला का सांगितलं असं तिज म्हणं
हं हं
असं लपून ठेवलं मनजे लपतंय व्हय ते
त्याल काय
राहिल्यालतं
काय जार
कसला
कटाला आलय जन्माचा हम्म
का ग बाई येवढ वैतागलीस निरमा
अँ
कोंबडा आत बगा आलय कापून अम्म हह बिर्याणी करूया काय शिजाय घातलंय आलया बोलव की आत तेला हह नाही दारात च थाम्बालाय आत इना झालाय पाणी आलले नाही चावीला येतय काय
इल की पाणी
इल की इसा सांभाळून घेत्या कुणासंग बोलालायसा अनुराधा अनुराधा ताई
हम्म
या
तुमच्याकड पन्नास व्हय
अरे ग
हम जेवण भात केलायसा
भात केलाय भात घालायचं नाही का राणी ताई आता भात शिजलाय तस आणि फोन करणार म्हणजे चार अ पाच होत्यात मग विषय शोधत्यात तुमि
आता अनेकदा बोलणारं या लागलय हू हू
हा ते तुम्ही टाकले
काय म्हणता?
आयता तु सांग बोलत बसुया
बोलतोय या सांगतोय म अ
माझ वेगळच आयफोन घेतलेला मी
रिकामा ऑडिओ आम्ही बोल्याल. नाही एक शिवायचा आता कटाळा आलाय. आता शिवनार
सोमवारी काय नाय. दोन दिवस वार अलते शनिवार रविवार
आठ मिनिटाच हाय रिकामा ऑडिओ
मग काय म्हणत्यात वाहिनी? मग आमटी फोडणी टाकून मग या बोलायला.
गेल्या त्या. येत नाय आरे मी आमटी फोडणी टाकत टाकत बोलतो अनेकदा म्हणजे तुझ फोन झाल की लॉगिन करून घे म्हणजे त्या सोनालीला मला
रिकामा ऑडिओ
म किती फोन करायचेत? आ आठ मिनट कातार आठ मि तुला तर आणि आठ मिनिट रात्री तसच झाल तीन वेळा बोलल तीन वेळा फोन फोन डिस्कनेक्टि त्यांनी बोलत
तुम्ही कुठे हुतासा बर कस बघाल क ते
तिथंच फोन होता साइडला त्यानाकर तुम्ही खाली होत अ
परवा परवा ते गॅलरीत बोलला तुमीच मल पत का ते दोघंजन परवा गेले र म ज सकाळी सकाळी हम्
असं काय मी बोलावां
म त्या नावावर होत
होय वरतीने घ्यायलो होत मी आतल्या खोलीत होत
हम् हशार्या सोय मा ह
स
येत आले आता हम्म ह काय नाय तुमच्याकड हम्म ती पाईप घातली होती तिझ्यात फोडून हम्म हा
ह
जेवणआवरून बसलं भाकरी करायची त्या पप्पा आता पत काहीच नाही मग दला लोजीवनथ र ठवय नाही येत न कुठली देऊ थापी बी आहो खाली भगवानांच्या तिकड नाही आमला नाही पापच्या नाला हे का म नाही बाकी नाही